हा बरच का आवाज
हा यतय काय नाही बसले मायाज
हो जेवली नाही सजून
नाही, नाश्ता केला.
हो, हा हा हा विरा पोरगी बरी आहे का? ह्
हा पोरगी आहे बरी खेळाय लागली
मम्मी कामाला गेल्या
मम्मी कामाला गेले काय नाही नाष्टा पोहे
आ
पोहे
पोहे गेलेलस काल पोहे कसं केलेलीसते टोमॅटो वगैरे टाकून
पोहे ते आपण रेग्युलर करते तसच की
कसं केलेलीस रेग्युलर
अ कांदा टोमॅटो मिरची शेंगदाणे जिरं मोहरी कडीपत्ता कोथिंबीर हिरव मटार असले तरी घालायचं आणि पोहे भिजवताना थोडस साखर टाकायची छान लागते चवीला
हो हो
होय हा
एक मिनिट थांब का
हा